आता गरगोटीवालीचा फोन आलता
होय काय
हम्म तिची पण मुलगी आहे ना ह्यातलं जॉईन केलेली तिला पण कॉल केलं तर चालतंय
होय काय मला मला माहितच नाही तीजी मुलगी हाय ते
नाही परवाच मी तिला ऍड केलंय
हम्म हम्म
तिन रात्री बोललो होतो आपण बोलूया म्हणून
हम्म हम्म
हम्म ठीक आहे म्हणाली होती
हम्म बरं तिचा नंबर मला पाठव
पाठवते की अगोदर तिला पण अगोदर तिला पण असं कळाय पाहिजे नेमकं काय बोलायचंय काय नाही हम्म एक कॉल माझ्याशी झाला की मग करेल ती
ठीक आहे ठीक आहे तिला पण नवीनच टास्क मिळालाय का हा
हा तिला हा नवीन आलाय
हम्म हम्म
हम्म आणखी चहा वगैरे झाला
चहा तेन झाला तिच्या मम्मीचा नंबर माझ्याकडं हाय पण तिचा नाही
नाय काय बहुतेक मम्मीचाच आहे मी म्हटल थांब माझा कॉल चालू हाय ऑनलाईन म्हणटल. ती म्हणाली आणि ठेवली
हम्म बरं झालं नाही ती परवा ते गिरनार ला तिचं लई दिवसाचं स्वप्न होतं ते
हो ती जशी म्हणजे मला तर वाटतंय एक वर्ष दीड वर्ष झालं ती स्टेटस ठेवायची हम्म मला पण कधी बोलवनार मला जायची इच्छा आहे असं तसं भरपूर असायचं ह तिच
हम्म हम्म हम्म
खरय जे मनापासून आपण मागतोय कणी किंवा मनापासून जे- म्हणजे जे आपलं अतिशय मनातून म्हणजे जे आपल्याला पाहिजे- ती वस्तू पाहिजे किंवा आपल्याला तिकडं जायचंय. ते पूर्ण हा इच्छा ते पूर्ण होत्या.
हा
हम्म
नाही नाही आम्हा म्हणजे- तिनं ज्या वेळेला ते म्हणजे असं सर केलं ना म्हणजे चढली ती. आणि त्यावेेळेला तिचा तो सक्सेसफुल चेहरा- उच दिदीन स्टेटस लावलेला. ते कौतुकाच्या पलीकडचं होतं म्हणजे एकदम-
सांगत होती मला मला सांगत होती म्हणजे छान वाटल असं गेलो तसं गेल म्हणजे कसं कस जाण्याचा प्रवास येण्याचा - प्रवास किती दिवस लागले. सुट- कशी मिळाली काही अड म्हणजे अडचण आली नाही, काय नाही, मला एवढ्या दिवसांची सुट्टी पण दी - मॅडमनी आणि मी जाऊन आलो म्हणून आणि मॅडमांनी कौतुक केलं सगळ्यांना सांगितलं बघा ती नवीन असु - तिने काहीतरी इच्छा ठेवली होती, अपेक्षा ठेवली होती. तिची ती पूर्ण झाली, तुम्ही पण असं काहीतरी ठेवा ना.
होय बरोबर आहे की, आणि तिनं ते करून दाखवलं.
होय ते महत्त्वाचं आहे.
हम्म ते तिच्या म्हणजे बोलण्यातून पण वाटायचं हा बाबा तिला करायचच आहे, तिला करायचंच आहे. आणि तिनं ते केलं.
ह असतोय तिचा सारखा फोन असतोय, आधी मधी की नाही आमचे कॉल होतात. म्हणजे कसं गमतच नाही आम्हाला काय. म्हणजे असली मैत्री झाली आमची की नाही, ते बाकी कोण- करू दे किंवा फोन नाही करू दे आम्हाला काही फरक पडत नाही ज्यावेेळी आम्ही भेटायला जाणार होतो क नाही.
हा हा
कोल्हापुरात रंकाळ्यावर, शेवटी आमचं दोन दिवस काय ठरलं. अ- ह्या वॉटर पार्क ला जायचं, त्या वॉटर पार्क जायच, इकडे जायचं, तिकडे जायच, आणि शेवटी - काहीही नाही झालं, तर आमचं ठरलेलं होत, काय सगळ- जरी कॅनसल झाल तर रंकाळ्यावर याच बोलत बस- कुठ तर जेवायचं आणि घरी, होय होय. आणि आम्ही तिथं रंगकाळ्यावरच भेटलो काय दोघी. ती तिची मुलगी, आम्ही दोघी अं हिच्या हिच्या मुली- तेंची एक मुलगी, आणि माझी दोन्ही मुलं.
हा हा
मुलं काय खेळत होती, आम्ही आपल्या गप्पा मारण्यात, मग आहे तिथे काय- ते गोळा आईस्क्रीम वगैरे खाऊन मज्जा केल्या खरं ते पण म्हणजे असं वाटलं नाय की आम्ही ट्रीपला म्हणून म्हणजे असं सहजंज बाहेर भेटायला म्हणून आलोय प पण एकानं ट्रिप सारखं झालं ती म्हणली राहू दे ना आम्ही झोपाळ्यावर वगैरे बसून व्हिडिओ केलेत पाठवतो अ हं हं आणि खरंच की आणि फोटो वगैरे काढलेत म तिची मुलगी पण लई खुश मी म्हणल्यावर, मावशी- मावशी करते लगेच.
हम्म, मलाच यायला मिळत नाही कारण माझं बाळ लहान आहे.
हम्म, झाल आता मोठ बाई, यायच बाहेर पडल्याशिवाय तर कुठलं आलाय.
होय पण घरात पण जरा नंतर अस- असं होतय नाही आणि तिला कस लगेच सर्दी ताप- म्हणून मग ते कस होतय तू नेलीस असं झालं अस पण त्यापेक्षा-
हा ते पहिलं बाळा जरा जास्तच लाडकं अस
हां थोड्या दिवसांनी बघूया असं.. पण कॉन्टॅक्ट मध्ये मी पण आय कॉन्टॅक्ट करणं बोलणं तुझ्या एवढं नाय पण बऱ्यापैकी आणि तिचा स्वभाव असाय की समोरच्याला कधी आप प्लस करून जाते ते कळत नाय हायत का.. ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा भेटलेलो त्यावेेळेला तिचं म्हणजे माहेर हळदीय वाटतं हा मग पहिल्यांदा इंडेक्शन ट्रेनिंगच्या वेळेला आम्ही भेटलो आणि म म्हणजे... सगळ्यांच्यात ती आ म्हणजे अशी अँग्रेसिव्ह देखणी अशी वाटायची.. मग म्हणजेज एखादी संतूर मम्माच म्हटलं तरी काय हरकत नाय
हम्म अहं हं...... व अहं हं बोळ्या
दिसायला म्हणजे असं एकदम स्मार्ट.. मग हिच नाव काय असणार ही कुठल्या गावची अस
मोनसारी... आणि कशी दिसायला कसली दिसते मस्त दिसते.
हम्म
आणि कधी हे नाही हा अँटीट्यूड नाही तिला कसला
हा हा ऍटिट्यूड नाही आणि ती काय बोली आज मी राहणार नाही. आज मला हळदीला जायचाय.. मम्मी मम्मे.. असं बोललेली.. मम्मी गाी
हम्म हं
हाळदीला जायचंय म्हणताना मला काय वाटलं तिच्या घरी कुणाचं तरी फंक्शन हाय आणि त्यांची हळदी आहे की काय
हम्म्म हम्म
आसं वाटलं.
हां मला पण ते पहिल्यांदा जाणावलं ते हळदीला चाललोय हळदीला चाललोय व आ अस अस वाटलं मला काय वाटलं ते कोणाचतर हाळद त्या फंक्शनला चाललेत तर म्हणली नाही आमची ते इकडं गावाचं नाव हाय मग मला ही पण सांगितली ना... की त्या पूनमच तेनं त्या एक अजूर उठला पडता त्या म्हणल्या तिकडं ते गाव आमचं एकच येतयं म्हणली तिकडं जाणाराय म्हणजे मग मी म्हणलं भारी हाय
हां आणि झालं ते सगळं.. झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ती परत आली. परत आली आणि
मी म्हणजे अ तिच्याशी काय बोलायचं कसं बोलायचं असं मला वाटत होतं. आपण तिच्यासमोर कमीपणा घेतोय का काय असं मला वाटायचं पण तिच्या जवळ मी गेलो तिला विचारलं अ आं काल हळदी झाली तर आज लग्न नाही काय
हम्म हम्म हं हं हं
आणि तुम्ही कसं काय आला आसं मी तिला विचारलं तर म्हणजे म्हणाली तर मग मी म्हंटलं तुम्ही काल हळदीला गेल अस मग ज्यांचं आदल्या दिवशी हाडत त्याचं दुसऱ्या दिवशी लग्न तर आगयशाने म्हणजे मी तिला आग आहो जावो बोलत हुतो पण तिनं मला अगं ये श तांदळी माझ माहेर हळदी आणि मी त्या गावाला एक रात्रीसाठी गेलेलो.
हम्म हम्म हं हं होय मन.. मला ती काय म्हणती सारखं.. म्हणजे हे मला वाटत नव्हतं आपल आपण कधी एवढ्या क्लोज फ्रेंड होणार कधी परत भेटणार किंवा परत भेटावं असं आपल्याला वाट णार म्हणून आपण येऊन भेट असं कधी मला वाटत नव्हत म्हणत म म्ह मला तर कुठं वाटलं होतं. आपण परत परत शेवट शेवटच्या ट्रेनिंगमध्येध्ये जास्त हे झालो अगोदर तू त्या दुसऱ्यांच्या बरोबर जास्त राहायचीस म्ह पण दुसऱ्यांच्या बरोबर राहिली तरी क नाही आम्ही त्यात हे ट्रेनिंग मध्ये बेडरूम मध्ये कसं होतं बेड आमच्याच जवळ होते.
ह् आणि लास्ट पर्यंत मी ठरवलेलं की बाबा ट्रेनिंगच्या काळात एकदा तरी आपण एका ट्रेनिंगला का अस ना बेडरूम मध्ये राहायचं पण त्या सगळ्यांसोबत त्या रूमला म्हणजे आपल्या ग्रुपला मी हाय पण त्या र रूम मध्ये मी नसायचे पण बाळ लाहान ल्यामुं नाही माझं सगळंच राहिलं.
हम्म
यावच लागल तुम्हाला.
आता बघ आणि एखादं ट्रेनिंग मला म्हणते. कधी तर ट्रेनिंग तर लागाव त्या नि. मित्तानं भेट तर होईल ग आपली म्हणते
बरोबर आहे की अग ते ट्रेनिंग मध्ये काय शिकवतात ह्याच्यापेक्षा जास्त आपण कधी भेटतोय.
संजीवनी पण तसच कधी ग भेटायचं. हो ट्रेनिंग लागलं पाहिजे चार पाच दिवस कंटाळा आलाय म्हणजे तेवढंच ते आराम मिळते निवांत राहतोय म्हणते मला
कालच मी संजूला मेसेज केलेला ते फोटो एडिटिंग करून द्यायला. हम् पा पा ठेवला मला फोटो एडिट करून मग थँक यू म्हणून मी तिला फ्लाईंग किस दिली.
हमम.
तर अस ते. लाजीरवाण झाल्यासारखं मला स्माइली पाठवल्यात.
होय तिला वेळ भेट त नाही ग कारण आता त्यांच्या इकड लय काम असतात आणि ते बाळा लहान आहे. हम् त्यामुंळ क नाही तिला पण जास्त वेळ भेटत नाही. मग आम्ही पण असं मेसेजवरच बोलतो मी तिच्या बरोबर पण पण हे हे मी जास्त आमचाच ते सारखा कॉल असतोय. ते घरातली पण वैईतागतात फोन चालू असलं की हा तिला पण म्हणतात मी असणार आणि मला सांगतात ती असल.
हो बरोबरच आहे तसं आमचं बॉन्डिंगच बनले ना एकमेकांसोबत
होय कसये.
कधीही जी आपल्या ट्रेनिंगच्या फ्रेंड्स मधून माझी एक जीवलग मैत्रीण. माझ्या माहेरची तिला सुद्धा विसरून टाकलेय. म्हणजे तीच मला चुकून फोन करते पण माझा कधी जात नाही तिला.
हा.
असच होते कारण नवीन मी मैत्रिणी मिळाली नाही ह्यांच्यासोबत एक वेगळंच नातं तयार झालेलं ग.
होय व्हय.
एकदम जिवाभावाचं असंल.
हम्म ती आरती पण मला अजून फोन करते कधी पण
हा.
हम्म आजारीचये.
एकदम शांत हा. एकदम शांत व्यक्तिमत्त्व, एखाद्या गालाला आपण मारला तर दुसरा गाल देण्यासारखी मुलगी.
हम्म खरंच की पण काय ये.
तुझ्या पहिल्या ट्रेनिंगच्या एक्सप्रेशन वसून तू सगळ्यांच्या मनात राहिलेस.
होय एच बी एन सी ओ ए. हे नाही खरंच ह ते आपलं एक खतरनाक झालत हा आपल्याला काहीसं. एक्स्पिरियन्स नाही काय नाही पण काय मला पण कधी आठवलं का नाही. मी स्वतःच विचारत होते कस काय माझ्या हातून एवढं घडलं असल आणि मी त्यातून कु कुठून कुठेपर्यंत पोहोचलो सरांना म्हणजे एवढं हे वाटलं. सरांनी काय ते ग्रुपच हे केलं मला काय मॉनिटर. होय की नाही. हॅलो सरांनी मॉनिटर केला म्हणलं.
हा आणि अजूनपर्यंत आमचे मॉनिटर तुच.
होय होय. हम्म होय मला सांग पण हे खरं सांग तू ये ते आपलं मला पण ते आठवते ह म्हणजे व्हिडिओ वगैरे राहायला नाही सोड ते म्हणजे असल पण त्या जुन्या मोबाईल मध्ये बघायला पाहिजे लय भारी झाल कहा आपलं नाटक ते. एकदम म्हणजे जसं की आपण ठरवून बसवल्यासारखं. आणि पात्र वगैरे आणि म्हणजे बरोबर सगळ्यांना जे ते जमलेलं हा. हम्म हे हसायला लागलय. होय होय.
सरांच वाक्य. ते अजून आठवत.
आणि अह त्या हिला काय? शेजारी पण काय एम, सी पण चांगली ट्रेनच घेतलाय सा इस्त्री करून कपडे ठेवल्या हुं हुं. आधी जाऊबाई, सासूबाई पण खडूस हा चल बाय.
होय, होय अगाऊ सासूबाई.
होय.
ठीक आहे ठेऊ काय?
त्यांनी कॉल
हम्म.
हां ठेव.